हॅलो हां नमस्कार बोला की आवाज येतोय का?
हां बोला की आत्ता आला. हां येतो येतो बोला की. हम्म हम्म. पाऊस, पाणी काय हाय बरं?
पाऊस थोडा हाय थोडा येतोय थोडा जातोय. सारखं चालूच आहे वातावरण.
हां हां आमच्या इकडे पाऊस आहे त्यामुळं रेंज प्रॉब्लेम यायलाय खाली यालाय म्हणून आता वर येऊन बसलोय. कालच्यान रेंज येत नाही ओ.
हां होय.
हम्म हम्म काय मग काय चालू आहे मग?
काय नाही बघा पाऊसच.
हम्म हम्म हम्म काय जेवण, पाणी काय केलतसा सकाळी
हॅलो
हॅलो
आवाज येतोय माझा सगळा
हा येतोय की तुम्हाला येत नाही माझं. मला येतोय की तुमचं हा हा रेंज प्रॉब्लेम आल्या हो त्यामुळे
ह
हॅलो हॅलो
हा बोला कि
हा आवाज गेलता हो तुमचं ऐकूच काही येईना हा
हा हो इकड पण ऐकूच काय येत नव्हतं ओ
हा हा
पाऊस यायला लागलाय नाही
हा पाऊस यायला लागलाय आमच्या इकडे बी पडाय लागलाय. साधारण हाय
हम्म ह
तुमच्या इथं असं देवाचं देवस्थान कोणतं हाय?
अअअअअ देवाची दोन तीन मंदिर आहेत. विठ्ठल मंदिर हाय
हा
परत अं लोळजाई मंदिर आहे.
हा
तुळजाभवानी हाय.
हा हा हा गावात आहे काय.
हा हा
हम हा आमच्या बिरदेव मंदिर आहे. विठ्ठल मंदिर आहे. हनुमान मंदिर आहे. परत गणपतीच आता आणि मंदिर झालंय. आहेत बरीच. इथं ते रेणुका देवीच पण मंदिर आहे. त्यासाईडला पण, अम् बरीच मंदिर आहेत महालक्ष्मीच हाय!
हम ह.
बिरदेव मंदिर मोठा आहे आमच्या इथं. पाच वर्षात नाही एकदाच जत्रा असत्या तिथं धनगर समाजाची. प्रत्येक घरातन एक बकररं, प्रत्येक लेकीच एक बकर आज कापलं जाते मोठ्यां जत्रा असते पाच दिवस.
होय काय?
हम्म. तुमच्या इथे कोणताही उरूस जत्रा असत्या? हॅलो!
हॅलो!
हा बोला की?
आवाज का मध्ये चा जातंय ओ?
नाही रेंज मुळ तस होत असेल हो.
हा ना पाऊस आलाय ना वार येत खिडकीतन.
हा त्यामुळ तस होतय, हम् हम्. अदमापूर तुम्हाला जवळ की लांब आहे?
थोडं जवळ आहे.
हा हा आदमापूरला गेलतासा?
परवा गेलेलो.
हा!
त्याच्यावर नाही गेलेलो.
अरे वा आदमापूर म्हण असं पुण्य स्थान आहे. पावायला तरी म्हणे असं पावतय म्हणे देवल ते.
जागृत देवस्थान आहेत.
नाय जागृत देवस्थान, ह् ह् आम्ही पण येणार आहे आदमापूरला.
हा.
आमी पण आलेल नाही अजून म्हणून म्हणलं विचारावं. हम् आणि कुठला अस इथे जवळ देवस्थान मग?
आमच्याकड तरी अस कोल्हापूर मधलं अ महालक्ष्मीच, आंबाबाईचं मंदिर एक हाय परत अं ज्योतिबाचे एक आणि आदमापूरच्या बाळूमामाचे एक
हां!
अशी तीन देवस्थान आहेत.
हा हा.
हम्म!
हम्म हम्. अंबाबाईला गेलता सा?
अंबाबाईला गेलेलो परवा बघा दसऱ्यात पण
दसऱ्यात ना हा हा आता सोन्याचा कळस बसवलाय वाटतं?
हो अडीच कोटीचा बसवलाय नव.
हा हा ऐकाया मिळालत. ज्योतिबाला गेलतासा?
ज्योतिबाला पण गेलेलो की. अंबाबाई ज्योतिबाई एकदमच केलेलं. बाळूमामाला तेवढं वेगळं गेलेलो. हा!
हम्म हम्म आम्ही अ अ जेताला गेलो थोडा नाईकवाला गेलतासा?
हा नाईक मला कधी नाही हो जायला.
नाही काय?
नाही कधी जायला.
नाईक बाबी ही मोठं देवस्थान आहे म्हणतात मी पण नाही. गेले सोडं ऐकून माहताय नाईबाबद्दल. म
मम
अ हॅलो
आवाज येतोय?
हा कॉल चालू आहे नव?
हाय की हाय बोला.
हा हा पाऊस येत-
पाऊस चाल आहे व पा पाऊस चालू आहे इकडे पण.
ह
ह आता हा कॉल झाला क नाही थोड्या वेळाने करू या, रेंज प्रॉब्लेम नकच कनेक्ट कड कटवायला हम्म.... हम् तुम हम्म... तुमचा जो- त्र्यान्नव एकोणसाठचा तो काय बंद आहे वाटत,
बंद,
त्याला एकशे ऐंशीच लिमिट सांगते.
होय का?
हम्म...
हा- हा- हा पन्नास बार केलाय काय?
हा- हा पन्नास वारावर केलाय,
हा- हा
हम्म.. हम्म.. हम
अ...
घरात असं नाष्ट आणि वेगवेगळे काय कर का? गव्हाच्या पण आंबोळ्या करतात बघा.
वाज पिठच्या-
हा... म्हणजे त्या करा, करायला सोप्या पद्धतीत पडतात ना. ह अ त्या पण असंच- तर... आता कोण घालीत नाही शकत्यो कोण घालीत नाही, गव्हाच्या पिठात असं- कांदा टमेटो पर हिरवी मिर्ची- अ आणि चटणी मीठ घालायचं, थोडा घालून आणि मग नंतर- अ पळ्याला जरा तेल लावून कणी - ज जास्त लोणती ते आपण आंबोळीसाठी त्या पद्धतीत सोडायचं. ते ब आबळतात.
य का हा- हा म्हणजे झटपट आ- बया,
हा झटपट लगेच त्याला काही अशी प्रक्रिया करायला लागत नाही हो.
हा- हा चांगल्या लागत असतील, ते आपण चांगलं लागत असल हो ते
हा चांगल लागते, आणि भिझत घालायचं ते अस कसला त्रास नाही हो त्याला
हम..
हम्म त्यामुळं चांगले लागतय हम्म... हम्, करून बघा मग,
हा- हा करतो की कधीतरी मुलांना सुट्टी असेल, त्या दिवशी
हा- हा- हा मुलांना करून द्यायला खायला मस्त वाटतय
ह.. हा..
हम् गणी लगे भिजवाय, भिजवायला असं काय लागत नाही मागितलं की आंबोळी लगेच करता या व अश पद्धती
हा...
हम्म... ते श्रेया च पातेल हम्म... मला आले ला आता,
हा- हा
हा आ मग आ त्याला असं शिळ्या चपातली पण असं बेसनच पिठल लाऊन त्याला बी कांदा चटणी मलून ते बी भाजून खाल्ली की असे पापडा घतीन लागत्या
होय काय?
हम्म.
शिळ्या चपातीला एक साइड ला भाजा तेल लागून कणी भाजून गेल्या दुसऱ्या साईडला ते बेसून केलेलं त्याच्यावर ओतायचं. त्याच्यावर कांदा जरा चटणी मीठ टाकायचं चवीला मस्त लागत.
ह हा. चालतय चालतय करतो किती पण.
हा.
ओके ओके.
हा